नमस्कार ताई नमस्कार. कश्या आहात
मस्त तुम्ही
मी पण छान कुठून आहात तुम्ही
ह अ असं हे नावबिव सांगायच ना रिल ना नाही नाही हो. हो ठीक आहे. अ आपण ह्या टॉपिक वरती बोलूया आरोग्य कसं हेल्दी राहील नाही का?
बरोबर हा.
आरोग्य हेल्दी राहण्यासाठी आपण पौष्टिक खाल्लं पाहिजे म्हणजे अस बाहेरच चायनीज वगैर ते नूडल्स न खाता आपण घरची पोळी भाजी म्हणा किंवा तूप लावलेली पोळी यांनी कस आरोग्य आपलं हेल्दी राहील नाही का हो हा गोष्टी खाल्ल्या पाहिजे आज काल लोकांच कस झालंय घरी खाण कमी आणि हॉटेल मध्ये बाहेर अ जास्त झालं याच्यामुळे आजार
आजार वाढतात आरोग्य हेल्दी नसल्यामुळे त्यांना जे शुगर बीपीचे त्रास हो तर ते तर चालूच चाहेत म्हणजे डायबिटीझ सुद्धा लहान मुला मध्ये डायबेट सुद्धा लहान मुलांमध्ये पण दिसून येते
हो बरोबर याच्यामुळेच होतं हे सगळं मग त्याच्यामुळे ते गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि इकडे आपल्या ला म्हणजे असं हेल्दी खाल्लं पाहिजे. म्हणा की म्ही अ आपल्या हरभारे आणि शेंगदाणे वगैरे तरी भिजून तुम्ही खाल्लं पाहिजे. परत त्यांनी तुमच आरोग्य गेहेल परत बीट वगैरे फ्रूटस खाल्ले
पाहिजे हो मी सुद्धा म्हणजे आता बीट-बीट, आवळा, पुदिना अ कडूनिंबाचं थोडंसं मला दुधी आणि गाजराचा ज्यूस पिते मी सुद्धा रोज डेली‌. आणि त्याचा इफेक्ट खूप छान आहे म्हणजे खूप फरक पडला मला.
बर बर आणि कारल्याच ज्यूस वैगरे ते पण पिलं पाहिजे. कारनकी त्यानी पण शरीर निरोग असतं ना?
बरोबर हो.
हा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत पण आता आजकाल लोकांना कोण सांगल बाबा हे कर लोकांना हे नकोय एवढं एवढं दुखलं मी चालो दवाखान्यात तू दवाखान्यात जातोय बाबा पण तू मेडिसिन घेणार मेडिसिनचा तुझा किडनीवर इफेक्ट होणार तू परत आजारीच होणार ना आणि आरोग्य हेल्दी राहण्यासाठी म तुम्ही एक काम करा आयुर्वेदिक गोळ्या घ्या. आयुर्वेदिक गोळ्यांचा आठ चार दिवसांनी इफेक्ट दिसेलच. आणि आणि याच काय झालंय मेडिसिनच त्या पेनक्युलर ये त्याचा खूप लवकर रिझल्ट मिलतो मिळतो पाच मिनिटात पण मंग त्या पाच मिनिटावरती खूप मोठा इफेक्ट होतो ना?
इफेक्ट होतो हो. आता जसं ती निसिफ नावाची जी गोळी आहे. ती जर खाली तर त्याच्यावर पूर्ण इफेक्ट आप किडनीवर होतो. हे लोकांना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ते लोकांना समजत नाहीये की घरच्या घरी पण तुम्ही काय काय करू शकतात उपचार. घरच्या घरी तुम्ही काय करू शकता. जसं आपण पूर्वीच्या काळात पण बघायचो आत ता लोक बघा जिम वगैरे सगळ्या गोष्टी करतात. पूर्वीच्या काळात स्त्रिया कशा होत्या? किती काम करायच्या.? म्हणजे स्त्रिया म्हणा किंवा लेडीज जेंट्स जे काय काम करायचे ते कस करायचे. शेतात वगैरे जाऊन त्यांना कधी जिमची गरज लागली का
नाही लाग आज
म त्याच्यामुळे त्यांचं खांण पण बघा ना त्यांच खाणं सकाळी उठल्यापासून दूध वगैरे नाही का? सगळं त्यांच प्रॉपर खाणं भाकरी वगैरे सगळं कधी त्यांना ते पिझ्झा पिझझा बर्गर वगैरे कधी काय त्यांना दिसल का?
नाही माहिती हे माहितच नाही आप आहो ते जाऊ द्या आपली मम्मी वगैरे जुन्या पिढीचे हा त्यांना जाऊन विचारतो मग पिझ्झा वगैरे माहितीे का नाही माहिती त्यांना पिझ्झ झा वगैरे हे आपल्याना माहितीय आपण चाळे कर तोय आपल्याना माहिती काय पिझ्झा
बरोबर.
पहिले नव्हतंचं इतकं सगळं फक् त पोळी भाजी लोक कस मस्त पोळी भाजी होती. पोळीला तूप लावून खाणे मस्त सगळं हेल्थी होतं जेवण वग गैरे हे आजकाल घरामध्ये जेवण कमी बनवता न बाहेरून जावा आणून जास्त खाता, याच्यामुळे कस शरीराला ती विचित्र सवय लागते. सवय लागल्यामुळे ते आपल्या ना शरीर साथ देत नाही, आजारी पडतो. हे कमी टाळण्या पेक करण्या पेक्षा आपण हेल्दी खाल्लं पाहिजे. हेल्दी मधे काळी खजूर येती. परत फ्रूट्स येता अ हो, परत सांगते मी तुम्हाला, काळी खजूर, फ्रूट्स भरपूर काजू, बदाम भिजून खाल्ले पाहिजे, रात्री आपण. आणि सगळ्यात मस्त गोष् ष्ट म्हणजे पाणी पिताना, तांब्याच्या हांड्यातलं पिलं पाहिजे, शिळ पाणी तांब्याच्या हांड्यातलं खूप चांगलं असत.
आता सध्या म्हणजे मी आता खूप ठिकाणी ऐकलं, अल्काइन वॉटर ते मग ते नाही का ते आता म्हणजे, अल्काइन वॉटर खरं तर खूप वेगळं आहे. त्याची प्रक्रियाच खूप वेगळी आहे. पण तुम्हाला माहितीे लोकां पर्यं लोकांना ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ते एक ड्रॉप सारखं येतं, अल्काइन वॉटर कि ते सांगतात, तुमच्या पाण्यामध्ये ती तीन ड्रॉप टाका तुमचं हे पाणी अल्काइन वॉटर होऊ शकतं. हे शक्य आहे का?
नाही -नाही, खोट हे सगळं काय
पण तांब्याच्या पाना खरंच तुम्ही रात्रभर ना तांब्याच्या, हांड्यात किंवा पण अ हे तांब्याचं भांड असेल, त्याच्यात पाणी साठून ठेवा सकाळपासून प्या. त्याचा रिझल्ट बघा तुम्हाला किती चांगलं आहे.
तेच तर खूप येतो. तुरटी वगैरे टाकून, तुरटी वग गैरे टाकून पाण्यात इफेक्ट होतो. पण मग, इतकं पण नाही होत. हा इतकं पण नाही होत प होतो. म्हणजे असं म्हणा शंभर पैकी पन्नास - साठ टक्के होत
होतो आणि तुम्हाला हे पण माहिती असेल पूर्वीच्या बघा ते वाळा, वाळा असायचा जे पानं टाकायचं, पाणी शुद्ध करण्यासाठी. त्याच्याने पाणी थंड पण राहायचं. त्याची चव थोडीशी वेगळी लागते पण, ते खरंच आपल्या पोटासाठी, हा पण ते आपल्या पोटासाठी ना खूप चांगलंय म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही रोज ते कंटिन्यू पाणी पिले ना, तुमचं पोट पण कमी येतं आणि साफ पण राहतं. पोट एकदम म्हणजे एवढं ते एवढं, त्याच रिझल्ट आहे. ते आणि आता कुठे मिळत सुद्धा नाही जास्त.
हो ते तर आहे.
हा.
हम्म झालं पाहिजे ह्या गोष्
झाल्या पाहिजे. लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यातल्या गोष्टीना लो कापर्यंत पोहोचल्या पाहिजे.
आजकाल घरोघरी ज्या सिस्टर फिरतात. अ सरकारी दवा त्या इतकं नाही सांगत, त्यांचे मेडिसिन देऊन मोक
मोकळे होतात
हम्म ते पोहोचलं पाहिजे कारण की शाळेत आणि शाळेत ह्या गोष्टी पोहोचणं अशक्य गोष्ट आहे कारण की प्रत्येक शाळा ही इंग्लिश मिीडियम मध्ये कन्व्हर्ट झाली त्या तिथे त्या पोरां नाही अगो या गोष्टी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा नॉर्मल शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये सांगू शकतो पोरांना समजेल असं नाही का आणि विषय हा पोरांना सांगण्यापेक्षा आई वडलां ह गोष्टीच पालन केलं
आता म्हणजे मा म्हणजे मी माझं एक सदस जर मला जरी काही चालला कोणी मागित ना तर मी सहज सांगेल की तुम्ही बाहेर पिझ्झा वगैरे ठीके हे कधीतरी ठीक आहे पण नाही का ते पिझ्झाच्या वेजी घरी पिझ्झा सारखं दिसणार असंच काहीतरी नवीन तुम्ही जर प्रत्येकच्या प्रत्येक आईने असं काहीतरी करून खायला घातलं तर हेल्दी जस आपण कटलेट वगैरे बनवतो त्यात गाजर, बीट वगैरे टाकतो हेल्दी झालं ना ते सँडविच बनवतो ते हेल्दी झालं पिझ्झाच्याऐवजी चपाती त्याच्यावर भाज्या वगैरे टाकून तुम्ही चॉपिंग करून सगळं करा हेल्दी झालं ते
हो एकदम राईट बोलला तुम्ही या्या गोष्टी घरी पण मिळता ना आणि नू आपण नूडल्स नूडल्स बोलतो शेवयामध्ये न नूडल्समध्येध्ये काय फरक आहे शेवया बारीक असता नूड नूडल्स जाड असता मग करा ना घरी त्याच्यामध्ये पण टाका फ्लावर वगैरे सगळं दहा हजार
हो आणि तुम्हाला माहिती आहे आता शाळेत सुद्धा काय सांगितलं जर तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे मुलींसाठी स्पेशल, जर मुलीं तुम्ही ए बाहेरचे जंक फूड जेवढ द ना तर मुलींना पिरियडस लवकरतील म्हणजे विचार करा आता तिस चौथच्या मुलींना जर पिरिडयला लागले त्यावेळे आपल्याळेस अस काय होत का? म्हणजे आता मलाही सुद्धा आठवतं त्यावेळे मला मी दहावी अकरावी लाव होते त्यावेळेस मला पिरियड्स आले होते. पण आताच्या मुलींना तिसरी चौथीला बारा आणि तेरा वर्षाच्याच मुलींना पिरियड्स येतात. पण हे सगळं कशामुळे हे जंक फूड म चायनीज, हा आपले चायनीज. मध्ये बघा ते आहे हे अजीनोमोटो असतो हे चांगलं नाही आहे बॉडीसाठी.
ते तर आहे. मात ह्या गोष्टी
मोठे टाकू नको टाकायच थांबणार आहे का? तो थोड नाही थोड तरी टाकणार टेट साठी. प त्याच का माहिती आहे.
बाई माझं गिरक गेला नाही पाहिजे. बरोबर आहे.
धंद करणार. त्या त्या इन्कम पाहिजे. हम्. हे सगळ्या गोष्टी आपल्या घरातून पालकांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे.
पाहिजे तेच ना, सुरुवात होते ना? पण मग आई वडिलांना सवयी आणून खायची तर पोरं काय करणार त्या गोष्टींना आई बोली नाहीे बाबा माझ्या पैसे, जा तुला काय करायचं कर मी जे घरात करते ते गप् चुप खाती पोरग आरामातप गपचुप
मुलगा जर मुलं म्हटली मला कारलाची म्हणजे आवडत नाही. कडू लागते मी खाणार नाही, तर आई लगेच नाहीच म्हणतात अरे पण तुम्ही कडू लागते ना मग ती थोडीशी गोड कशी आता कारल्याची भाजी जर आपण तिथं रस वगैरे काढला तर थोडस जे
कारल्याच्या भाजी मध्ये, हो कारल्याच्या भाजी करताना तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाक गूळ टाका. चिंच टाका. कशाला कडु लागेल? नाही. लागणार.
पण तिचा आहे. मुळता स्वभाव कडू आहे, पण तिचा स्वभाव आपण चेंज करू शकतो. ह. थोडस त्याच्यात काय घातलं तर ते कदाचि. त चांगलं व्यवस्थित टेस्ट होईल भाजी
हो बरोबर आहे. घेतान.
सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पालकांना हे सगळ्या गोष्टी, मेन म्हणजे पालकांना कळलं पाहिजे.
हा ते तर आहे.
सुरुवात पालकांपासून. हा आपल्या घरात म्हातारा माणूस असेल, आजी असेल तर ती त्या गोष्टी नक्कीच चेंज करते. आणि तिचं खांण वेगळं असत त्याच्यामुळे तीच ते पोरांना खायला लावते
हो पण मग आजकाल पोरं पण ऐकत नाही बरा ह्या गोष्टी त्यांना सवय झाली आहे ना त्या गोष्टींची तर ऐकून नाही वाटतत त्या गोष्टी
बरोबर त्यांना बाहेरच काय नाही कायतरी चाल पाहिजेच असतं
आणि परत आता हे कुरकुरे कुरकुरे वगैरे हे पण खूप विचित्र झाले आणि पोट दुखतय सगळ्या गोष्टी होतायत पोरांचे नीट राहत नाही आणि काही पोर असे तिथे कुरकुऱ्यावरती दिवस दिवस
पण राहतात काहीच न खात पिता चांगली नाही खरंच ही गोष्ट चांगली नाहीये पण आता हे आपण बोलून काहीच उपयोग नाही ना का
तेच तर गेलं आपण घरी तर सगळं आपण घरी सगळ्या
सगळं करू शकतो सगळं मुलांपर्यंत हे सगळं पोहोचू शकतो आता हे कसं पोहोचवायचं काम हे पालकांच्याच हातात आहे.
हो चालेल ताई आपला टाइम संपला आहे. अ बोलूया आपण हो.
मी करते तुम्हाला कॉल आ -